यताय गवाज.
हो माझा आवाज येतोय.
हो येतोय येतोय.
बर.
हॅलो.
काय ते काय करताय?
काही नाही झाले कपडे वगैरे धुऊन, बसली होती.
तुमचा आवाज खूप बारीक येतोय ओ
अ आता येतोय
हो आता येतोय.
अच्छा आवरल तुमचं?
हो आताच आवरलं, जेवण वगैरे राहिले.
हम्म हम्. पाऊस आहे का?
आताच चालू बारीक बारीक झाला आता. झाला चालू झाला बारीक बारीक तुमच्याकडे आहे का?
सकाळपासून चालू आहे आमच्याकडे पण.
बापरे आमच्याकडे
हुम्म
असा बारीक बारीकच येतोय असा म्हणजे जोरात
हो जास्त नाहीये सकाळी होत जास्तच जोराच आता बारीक बारीकच चालूल
मग पावसात फिरायला वगैरे जाता की नाही कुठे धबधबे वगैरे
नाही नाही म्हणजे कस आता म्हणजे आम्ही काल ना मांगी तुंगी फिरायला गेलेलो होतो गळणे का तिकडे हा तिकडे गेलेलो होतो एकदम सुंदर आहे तिथं पण पूर्ण आ गड टाईप पैसरला म्हणजे मस्त आहे तुम्ही गेलाय का
कच हे ना ते
नाही तसं काही नाही कोणी म्हणजे आ हा जैन लोकांचच ते ह त्यांची मूर्ती आहे पण मग
आपण पण जाऊ शकतो कोणी हा
हा
खुप उंच आहे ना पायी गेले होते तुम्ही हॅलो पायीपायी गेले का म्हटलं
हो म्हणजे इथून तर म्हणजे गडापर्यंत गाडीवर गेलो तिकड नवररती पाईप पाई चढलो
हम्म हम् किती वेळ लागतो चढायला
तरी आम्हालाआ तीन चार तास लागून गेले
हम्म
हम्म तुम्ही गेलेत का?
मी गेलेले नाहीये पण ऐकलय बघितले फोटो वगैरे असं
अच्छा कुठे कुठे गेलेत तुम्ही
आम्ही काय आता लग्न झाल्यापासून जास्त फिरणं नाही त्याच्या अगोदर बगीटले होते हा हा
हो का
हुम्म तिथे काय काय म्हटलं बघण्यासारखं मग?
तिथं अ म्हणजे एकदम असं ओपनली म्हणजे असं वर चडतो ना आपण
हुम्म
चडता ना खाली एकदम खोल अशी दरीसारख दिसत म्हणजे मला ना पहिल्या म बघता बरोबर असं चक्कर आल्यासारखं झालं कारण जं खोल होत ना ते
हम्म हम्म
म्हणून आणि अस मांगीवर चढलो मग परत तर तुमी असं म्हणजे दोन पार्ट आहेत ना तिथं दोन पार्ट आहे चढण्यासारखे
डोंगर आहेत का दोन वेगवेगळे?
नाही डोंगर एकचंय पण आहे ना आसं म्हणजे आता सेकंड-फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर कसं असतं?
अच्छा हा
आ तसं म्हणजे पहिले मांगी चढतात मांगी फिरता मग तुंगीवर चढता असं
अच्छा
हा
कोणत्या जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यातलच आहे ना?
नाही-नाही इकडं धुळे जिल्ह्याकडे म्हणजे नाशिक. सागंली वगैरे तिकडे नाही तिकडे येतात
हम्म्-हम्म्-हम्म्. छान आहे मग आता पावसाळा पावसांमुळे सगळं हिरवं असेल तर छान वाटतं.
हा हाआणि असं आहे ना तिथं आहे ना असं ढंग म्हणजे एकदम खाली येऊन गेलेले होते वर चढतों ना तेव्हा ढग एकदम खाली दिसतात. आणि जर पाऊस चालू झाला ना त्या पायऱ्या चढताना आहे ना एकदम अशा म्हणजे रिस्की होऊन जातात. उतरतांना चढतांना हा म्हणजे भीती एक म्हणजे सांभाळूनच जायचंय पण चांगलं आहे फिरण्यासारखं
ट्रेकिंग करायला आवडतं का तुम्हाला?
हम्म
मला पण आवडतं अ आम्ही पावसामध्ये ना इकडे गेलेलोयं वणीच्या गडावरतीं पाय पायऱ्यांनी नाही गावाकडनं चढतांना तिथे तिकडनं हम्म गेली नाही एकदा मा लग्नं व्हायच्या अगोदर. कोणी गावातून चढतांना पायी-पायी डोंगरावरंन इकडे पायर्या आहेत चढायला तिकडून नाही. इकडच्या साईडन हा छानंय मस्त. तिकडून पावसामध्ये चढलं ना की खूप भारी वाटतं म्हणजे.
नाही तिकडे वणी वगैरे तिकडे नाही गेलेलो आम्ही पण इकडं म्हणे चांगलं म्ह म्हणजे ऐकलंय मी वणी वगैरे जाताना असं इकडन आपापल्या परीने ना लोक पायी-पायी जातात घरापासून वणी प
हो. येतात नां दिंड्या वगैरे, सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे ना. ते आपल्या साडेतीन शक्ति-पिठांपैकी एके भरपूर गर्दी असते, लोक खूप येतात.
हा, ना. हा, ना. चांगलंय, तुम्ही रायगडच्या गडावर गेलेले आहात का?
गेलीये ना.
हॅलो, तुमचा आवाज येत नाही. ता
हॅलो, येतोय का आता?
बां-बारीक येतोय, तुमचा आवाज
बारीक येतोय ना, आहो ते कधी कधी ऍपचा इश्यू होतो कि, नेटवर्कचा होतो कळत नाही
हा.. रायगडच्या गडावर गेलाय? हो-हो म्हणजे एकदा, गेलेली मी
हम्म्
तिथं पण मग, पूर्ण रायगड. असं म्हणजे एकदम पाई-पाई चढला होता वरपर्यंत समाधीपर्यंत, तिथं महादेवाचं मंदिर आहे. तिथपर्यंत-'
हम्म्, हम्म्
ते, पण छान आहे. फिरण्यासारखं आहे. ते पण, म्हणजे तिथे आहे ना असं होतय जुने घर वगैरे होते पण ते आता थोडेसे अर्धे अर्धे तुटलेले ते घर पण म असं ऐतिहासिक म्हणून फिरण्यासारखं येत पण
हो छान आहे मी पण पाहिलेलं आहे तिथे आणि सिंहगड, ला पण गेलीये. त्याच्यानंतर मी, शिवनेरीला पण गेलीयं
हो, का
हम्म्, ते पण छान आहे. सिंहगडाला, चढलो होतो आम्ही चढायला खूप, अवघडयं सिंहगड-' हा, ते गावापासून चढलो होतो. म्हणजे कॉलेज ची, ट्रीप होती आमची. ट्रेकिंग साठी मग छान वाटलं
तुमचे किती किती ज्योतिलिंग झालेले
ज्योतिर्लिंग म्हटलं तर दोन तीनच झालेत
हा ना माझे पण दोन तीनच झालेले आहेत.
हम्म एक आपलं नाशिकचं त्र्यंबकेश्वर खर्च त्याच्यानंतर मी वेरूळच कृष्णेश्वर आणि महाबळेश्वरच एक झालंय
बरोबर मागे पण तेच झालेले आहेत आणि-' एक आहे तर उज्जनकडच म्हगल तेवढं झालं.
अच्छा छान आहे त पण ना महाबळेश्वर चं तरो खूप सुंदर आहे म्हणजे तिकडचा निसर्ग
लाईन करून जायचं तिथे अ म्हणजे चांगलं मस्त तिथं पण देवाचं मंदिर आहे एकदम पिंड वगैरे
हा आणि भीमाशंकरला पण गेलेले भीमाशंकर ला उतरून जाव लक्त मंदिरामध्ये आपण बाकीकडे कस चढून जातो. ते उतरून जायचं.
हा ना हा म्हणजे असं खोल आहे ना म्हणजे खाली ते खूप म्हणजे पायऱ्या उतरून खाली जायचं ह ते घृष्णेश्वर ला कस आहे वेरूळच्या दिवा म्हणजे पुरुषांना शर्ट काढून जावा लागत असं काहीतरी आहे ना ह
आहे.
लवकर गेलं तर लवकर होत. नाही तर लेण्या म्हणजे कोणती बघितली. औरंगाबादचीच लेणी बघितली.
वेरूळच्या आहेत ना लेण्या खूप भारी आहेत. मस्त
हा तेच वेरूळला.
हम्म
लेण्या म्हणजे फिरण्यासारखंच आहे तिथे पण असं जुने म्हणजे अ दगडावर चित्र वगैरे काढलेली आहेत.
हम्म
कोरीव काम आहे तिथे. छान आहे.
हो अजिंठ्याच्या पण छान आहेत. तिथे चित्रांचं जास्त कलर वाले चित्र
हा अजिंठा, वेरूळ
हम्म त्यानंतर ना
दौलताबाद पण आहे ना.
किल्ला. हो हो दौलताबादचा किल्ला.
तिथे पण छान आहे. फिरण्यासारखं आहे.
तिथेपण गेलेली आहे मी. तिथली ती मेंढा तोप प्रसिद्ध आहे. हो
हो मी पण एकदा गेलेली आहे. म्हणजे एकच टूर मध्ये सगळ्या एवढ हम्म छान आहे.
त्या किल्ल्याला जी गडी म्हणजे हे खंदक आहे ना. पाणी असतं त्याच्यामध्ये. मगरी वगैरे
हो ना. अ त्या झू मध्ये गेलेले आहेत का ओ तुम्ही? हा हा झू झू ते प्राणी संग्रहालय नव्हतं का.
हो हो हो औरंगाबादला ना. गेली होती. म्हणजे तेव्हा मी बरीच लहान होती. शाळेच्या सहलीत गेली होती.
आता बंद आहे का ते? सिद्धार्थ गार्डन आहे बहुतेक ना.
ह काय माहिती नाही. मी पण दोन चार वर्षापूर्वी गेलेली आहे.
चालू आहे का? मला कोणीतरी बोललं माग कि ते बंद पडलेलं आहे अस.
काय माहिती नाही बर का.
हम्म हम्म गेली होते मी. तेव्हा बरेच लहान होती. एवढं आता आठवत नाहीये. बरीच सात-आठ वर्ष झाले असतील. पाचवी सहावी
मी पण दोन चार वर्षांपूर्वीच गेली आहे.
हम्म हम्म छान आहे पण ते
छान आहे तिथे पण बघण्यासारखं.
अजून कुठ
काय करता तुम्ही? अजून काय म्हणजे महाबळेश्वर, तुम्ही गेलेत का महाबळेश्वरला.
हो गेलीय ना.
हा तिथे म्हणजे तुम्ही त्या अ म्हणजे पॉइंट्स फिरला आहेत का? तिथे ते पॉइंट्स आहेत बघा. ते म्हणजे पॉइंट म्हणून फिरलं जात.
हम्म ते सनसेट वालं पॉईंट दाखवलं होत. तेव्हा पण मी छोटीच होते. हॅलो
चालेल ताई आपली झाले दहा मिनिट.
हॅलो.